हां, बरेश? हाये कि जवलस?
नाही आत्ता गं. तू?
अ नाही अजून. काय करालयेस?
का नाही बाई. फिराय लागली. तू काय करलयली?
मी पण बाहेर फिरायला आले.
जेवलीस?
काय करालयास?
काय नाही इकड तिकड फिराय लागलोय.
आ हां.
पोरं गेले जेवायला हॉटेल मधे.
आ हां.
मी काय करते दही ये. तुझं कस काय चालूय?
अ काय नाही निवांत चालय ब
हं. आले ते म जागं हाय. कॉलेज अभ्यास कॉलेज,
सगळं सुरू आहे. अभ्यास कॉलेज सगळं सुरू आहे, चांगलं.
आं?
बेत कशिये तुजी?
हाये की चांगली तब्येत हाय. तुझी कशी आहे?
हाय की माझीही ठीक आहे.
हं. माणे
अजूनपण हाय, आवरायचं आता भांडी घासाायचं.
हं कामाला गेल तेच
होय कामाला.
किती लांब?
हाऊ आपली नऊला संध्याकाळचे.
ओ, आज गेलतीस?
हां गेलतो की.
हा.
हम्.
मग कसा गेला आजचा दिवस?
गेला.
हा हम्म.
मस्त गेला. तुझा कसा गेला गं?
माझापण चांगलाच गेला.
बर.
हं.
हम्म, आमच्याकडे कवा येणार मग?
हा यायचं की.
के
बघूया आता, आता बघूया आणि एकट्यांनी बोलावल्यात मला.
हम्म.
बघूया तिकडनं जाऊन आलं की, मग बघूया तुझ्याकडे यायचं ते.
नाही नाही होय, हं हं. म कॉलेज कवा सुरू होणार आहे तुझं?
कॉलेज सुरू झालंय.
हा. जाय बघायच, नाही झालंय माझं कॉलेज आता.
झालंय होय, मग आता काय करणार आहेस पुढं?
आता लग्न
लग्न
होय.
का एवढ्या लवकर?
एवढं लवकर कुठं,, झालं की आता करायचं.
काय करायचं
हम्म, बाजारत गेलतीस?
अजून नाही गं.
का?
नाहि गेलो, कंटाळ आलता म्हणून गं,
आहा.
जाऊन पण काय, महाग झालंय सगळं सोडं.
आणि व्हालय काय करायच आता आम्ही?
होय, पाऊस नाही त्यामुळं.
होय, होय पाऊस पड पडायला, पाऊस पडायला पाहिजे ग.
होय, बघकी पावसाळ्यात पाऊसच पडना झालाय.
तेच उन्हाळ्या सारखं ऊन पडलय आणि
आं
उन्हाळ्यासारखं ऊन पडलय आणि काय करती
बघकी गं, तेवढाच मागच्या महिन्यात मागच्या वेळी तेवढाच पंधरा दिवस पडला बघ, राबराब पडला, नदीला पाणी आलतं.
पेरणी लोकांनी केल्या, आणि पाऊस पडणा झालय, काय करायचं बघ आता?
बघकी. पाऊस पडला नाही तर, मग सगळ महाग होतय, आणी जरा महागाई वाढत्या बगऽ
होय, आणि वाढत्या मग आता काय करतीस बाई?
होय.
आवगड झालय बाई आता काय करायचं मग?
होय.
हम्म.
काकू
काकु हाय की, जेवालागलोय.
तात्या?
तात्या झोपल्यात.
अमु, अण्णा
अमु, आण्णा हाईत झोपल्यात.
बाबा, आई
नाही बाबा, बाबा झोपल्या, आई हाय. बसल्या, हम्म
फिरायला गेलतीस का नाई?
जाणार आहे बघ, तुझ्या सोबत जरा बोलायच म्हटलो, आणि फिरायला जायचं.
आं, तसलं नव्ह ग, पावसाळ्यात सुरु झाला धबधब्यातेन बघायला?
ते वय, नाही अजून, जा याच आहे आता.
हा हा. आता काय पाणी आहे का काय माहित नाही धबधबाला, आ काय माहित आता?
व्हय ग बाय तु येनार आहेस?
मी कशाला ईऊ, मी जाऊन आलो बाय.
गेलातो धबधबा, काय नांव आय बाइ तेज?
आ, मी कुठला जाऊन आलते, मी चिक्कूबागात जाऊन आलो.
वाऽ
आं
व्हा.
सोमवारी
व्हय कीती रुपये टिकेट आहे ग त्याला किती रुपय टीकिट आहे.
काही तर साडेतीनशे आह वाटतं.
मग जेवन बिवन सगळं त्यांचं आहे का?
हा जेवण टेन सगळं भारी असतय तिकड असं खेळायला तेन म्हणजे असं प्रोग्राम तेन
हा -
होय खेळायला हाय तिथं असं वरती परत ते झंपिंग झपांग परत ते पाऊस पाण्यात हिंदी गाणी लागत्यात आणि तेजावर नाचत्यात भारी म्हणजे असं मज्जा भारी आहे फॅमिली साठी सगळं शे चिककू शेक तेन देत्यात तिथं भारी आय फिरायला.
अलारता हग
हा हा.
हम्म कधी येणार.
अ बघाया आता चार बघूया जमलाच तर येतो नाही तर नाहीत. मग आता
हा हा.
हा तुझी कशी तब्येत आहे. हा हा छातीत दुखत होत न्हव. आलं कमी
नाही तम विचारलीस का
आं
ल दिवसानीचार निम
नाही ग ते मला कळालं आलं काय का मी
हम्म अ हा जरा दुखत आता गोळ्यावरजून ना कमी येतेय
आ हा गय आसो र केले
ब
कसल्या
का वर्षा
एवढे लोक एवढे लोक एवढ्या कमी वयात
काय करायचं तुम्ही टेन्शन दिलाय सांग
हा आमही काय जणच लो भाई
मत
आह
बार
काय वय
मवला
टेन्शन कसला
ह हम्म टेनशन म्हणजे आता लग्न करायचं म्हणलंर टेन्न येणार नाही तुझं
होय काय बरोबर
हम्म
हम्म
ह हा
काय नाही बघ तुझ्याकडं
हजड काय आहे वाांडतो हाय
आं
निवांंत आहे हम्म
हा
आम
काय नाही फिरायला लावले ब बाहेर
हम्म हम्म पाऊस नाही म्हणच्याेकडे
अ पाऊस आ आज तर काय पड नाही किे दिवसाला पाऊस नाहीस सोट
हम्
हम्म
हम
पाारस ना
म्हणण वम नले पडवे क
इकडं पण ऊन भारी पडते काय करायचं ते शेतकऱ्यांच अवघडच कापणी केल्या पाणी नाही म्हटलं सगळं आता वेस्ट होते ते
हय ग
हा हा
हम् जेव्हा ज ह् मॅगी आयच अरवाले ना मॅगी ला
आ हा
हम्म
जेवली नाही आज वेळ झाला की
होई ग वे सू
का
झाला जरा बोल बसतो आई मी
अ हा काय बणवलं जेव्हा
भाजी भाकरी
हा
काहीच आमट ये
आ
हा
होळऊद्या शुक्रवार
ल बित
हो गेली नस कागल ना
मा काय का माहिती इकड
का काय म्हणजे असंच फिरायला ग
जणवाय जायचं का
कधी
मर सु असत
थांब मिळतो आप आपण ज मिळाल्यावर थांब
पाला जायचं आपण
हा तयार ना खरा
हा नरख
हा मस्त साडेतीनसून बस जाऊया आप
आल्यावर तु लवकर आल्यावर ग
हो लवकर अग तुझ्यासाठी लवकरच येणार आहे तुला तेथवढा हलव्या होतात ना म्हणाले
हा
आ हा नाही नाही तसं नाही असंच ग असं जर जागा मोकळी अस म्हणजे अ जरासं शांती वाटते मनाला जाग जरा चेंज
हा नमस्तने ब काय की
आ
ब घर
आ हा आणि काय
ह ह ब
हम्म
का ना
बरं जातेस का सुट्टी कती असते कामावर
कॉमर्स असते का हम्म ते वंड्याला एक पोरगी काण की भावाला ग
आ
तर भावाला एक पोरगी काढ म्हणार
हा ब बघ बज
हम्म
हा
प्रेम तु भावा चटणी येत ना तुला
आ आ हा
भावाची ग
कोणाच्या तुझ्या भावाची तुझ्या तुझ्या भावाची मी कशाला आठवन काढू का बाई माझे
ह अग मामा ये नव्ह तो
हा कधी तर काढतोय सोड, कधी तर येतय की आता काही करायच
हम् काही नाही बाई आता जेवणार हाय
हम्म
दहा वाजलं बाई
होय तुला माहिती मला तुटता तारा दिसला. काय तुटतात तुटतात तारा होता का काय होता काय माहित का एकदम झपकन गेला बघ. असं असं एवढंच नंतर असं लगेच टुपकणा गेला. इथन असं आलं नाही असं इथन एवढच एवढाच दिसलं मला.
तुटल्या तारा मम काय मागत्यात तुटल्यावर म्हणतात बाई
माझा अस खरच असते तुटत तारा
म्हणत्यात बाई काय आपल्याला काय माहित नाही
असत मला असं माहित होतं पण काय माहित असते काय नसते बघा फोन वर टाकून
हम् असते ग चांदनी असते ते तृप्ट स्टार्ट सर
चांदणी
बघाय पाहिजे खर बघायला पाहिजे ले खालण गेली ती वर ना खालच गेली ती खालणं जातेय अस कधी
नाही म फटाकडी बिकडाची फ फटाकडी गेली असेल ग
फटाकडे समजत नाही व्हय मला, असं लगेच गायब होतात होय फटाकडे
डोळ्याला प्रकाश पडला असेल एकदम
बहुतेक काय तर असेलच सोड ते हम्म चालतेय म जेव
होय आता जेवणार आहे तु पण जेवुणं झोप आता
चालते ठेवु काय चला बाय
बाय